हॅलो! धडा की,
हो म्हणून तर एवढा की
हो -धोडाव काय करता बया?
काय नाही आता -आत्ताच जेवण झालं. तुमचं झालं का?
जेवण झाला का? का
आम्ही अंड्याच्या पडवा करला. तुम्ही काय करला?
आमी - वांग्याच्या करल. ‌
हो की.
हा -तुम्ही करला का तुमचे माय बाप
मी नाही कर आमच्या माया करला.
हा हा खाल्ला की नाही समदी.
हो आम्ही समदे खाल्लो. तुम्ही खाला का?
हो आम्ही जेवलो.
जेवला का तुमचं हॅलो
तुम्हाला पिकतात का वांगे?
नाही हो नाही पिकत पूर आम्ही मठात जाऊन अन्न सगरं -
अ आमी राउतो इकडे हां जेवा आ- राऊतो, आमच्या भीतेत राऊतो आता-
हो की, मग तुमचं तुम्ही- तुमची तुम्हाला निघतात- कि विकतान तुम्ही
आता काय म्हले? आम जेव्हा आवर म पिकले का पैक द्या मं विकतो हो - घरी विकल्या काय की आ- खात्री
होे की
हो, राहता तो काय म्हण- काय नाही बोलू काय ना ई रोंडा काय नाही धोड राहत तर आमच्या घरचे पिकले होता बाई.
हम्म- हो बाई, आता तेच आता आम्ही आता इकड सिटी मध्ये राहतो आम्ही आता गावात नाही राहू ना आता आम्हाला काय नाही राहत इकड आता जाऊन हटात जाऊन घेऊन घेऊन ना असं आता-
हो का? तुमच्या घरी -पिकवा नाही-
पण, आमाला पिकवा पिकवायला इथला जागा नसे हमाला भुईगी भीत काय नाहीत-
हा मे भीतर- पिकवतो वावर हाय भेदळी वंगी या पूरल हल तू जड-
सगळेे घालता सगळे टाकायचंय?
हो, घालतो आता विकतो भी त्यातलं काही काता आमही खातो-
ओके. तुमच-
हो- आहे तिकड-
अ आखखी
त्यांनी कायमारी समाचार कोणाक हे आंब्याच्या रा इथ घातला का तिकडे
हो आता आंबेच्या राहत घाल नस आता घाल तुम्ही घला का
आ्ही आंब्याच्या रायता करलू धोळायथ तीन रायता घातलू
होगतीन रायता का घा ला काही
मला आंबाला पिकतात एक आंबे चहा घातलू आणि आची दोस्त न देला आता त्या हात घातलू आणि तीन चार त्या वेगरी वेग दला सोमच्या घालून पाहत म्हणा उस उस घातलू आता
ह हा तुम्हाग झाडा हाात का आंब्याचेे
हो झाड पिकल्या गमत पिकतात हिे हिवरे राहाल तरवर आंबट राहतात पिकल्याकडे गोड होसय होतात
हम्म रायत आमही होत ना आता तसही राहत आता त्या
हो धोड राहत हो लहानच गोट्या काय राहतात कोणत कोणत गिनिंगत आहात इिकडे
गैरे राहत घोटी आंबे राहत रायताचे आमचं आमचं लग्न नाही झालं आजू
अयो
तुमचं झालं काला ग
हो मला सोन का आहेी
तुम्हा सुन हा की
होन बाया
हा-हा किती जणालाय कात म तु मारे
दघेल एका हात मोठ्याला सुन हाय हाय आणि एकला लहानपज लग्न करावा
हो की लेकिन मग काय शिकत
डोगी लेक बाया
दोघी लेकस की
तिकडे राहल्या पोरी न पावा
हो पहा तो काय शिकून आहात ना तुम तुमची लेख काय करतात काय काम करतात?
दोघ शिकली जुग शिकली कोण नाही शिका तथला बेस शिकली शिकून की कोण आहात आता लहान लेख करतो लग्न मोठी लेख लेकाची सून आता माहेरी गेली आता उभाचा दिवस न होय की सुट्टी आल्यात पोरानं नालायत
आता काय करते मग तुमच मोठ लेक
करते आता जॉब करते म्हण सही लग्न झालं
च करते पण आता कोणाला सांगाल तर राहत तो दे तुम्ही देख म्हणता ना देकले का लेगन करता तमतार चार्टत मा का शिक हटागतात ना
डक्टर वाहन लेख डाक्टर करते मोठा लेख काय कि इंजिनीयर हाय
बेसस शिकवला तुम्ही
धोड राहत इकडे मोटाम अखी ढोड शिकतात
हो काय
हो तुम्ही
तुमची सून काय शिकली म काय करते तुमची सून
आणि ते सुन पिकून हाय का मनावर लगन करल.
काच पिकून हाय.
शिकून सहाय धोडस तिनं सुगा वाचवत आहे सकार विरच तिन सुग मारते आता
पजाब मारते काका
हो आता पोडतात ना न- शुक्रिया आपल्याता मारते
म आ आता अ अ सून सु का नोकरी करायची वाचवून घ्यायचीवय म्हणून घ अग
हो त्याची सेवावा आता काल मला अच्या लेकरू डाक्टर होईना त
हो पण आता आता पोरी नच भेटात किमान डाक्टर होई पण
आता भेडतच आता ते पोटे केक राहते आता दे का आवासली पोर गीता पाहतो म्हण दे काता मोठी सून धोडशी होई हे अनेक सून आहे धरस भेट आ म कदव
ओके
हा तुम्हाकडं
मला नाहीत नाही मा आहेत सगळे
तुझ उरलाग नाही करून घ्यास मारी
मी सुगा शिकत आम्ही नोकरीवासाठी वाचवत राहत आ मी कर्णसादा करत म्हणतात आमची आई बाात कालाग
करून घेऊ आवा बया करू आवा लग्नने कि रेवता
करणच आता-आता नाही आहे का आता होलं तर होते कबर आता आम्ही आता लहा क पडल्या होत मी लहान सन आता माझे आ लि आहे मस्कर
च मरेणे चुस कररा लाान जा काबट हो बावा
होवा पण तुम्ही हो म्हणे मी हो म्हणे होते किथे होवा तर आला कसस होते तुमचे काय करता तुमचा माणूस म अच्छा
पच मनस मी काय हे सुजो राईतू हमी बाबाार पंडीस्ना मनाकी अता
नाही तुमच्या ललेकन आता म इंजिनिअर डाक्टर म्हणतात मग तुमचे माणूस काय मा करते मा
हम या सुपी कोन पूरा ते वाचवल गंमत धोळ वाचवतात हिंडाचे गिंडाचे लेकर न होत.
आता समज तशीच सांगून घेतात आता कोणात लेकर हलतय त सांगून घेतात पण
तशी होऊनच डॉक्टर इंजिनीयर होली मारी पोरंड धोडशी होत पत नाही खात नाही घरी राहून बेस वाचवन तशी होली
हम्म बेस करला म तुम्ही
तुम्ही कसे आता मारी काहीई बाहेर जाेऊना घेता की
हो आता कोण नाही हटी हाटाज घेऊन आता आमची माई घेऊन आण ह आज जाऊन आता
त्यातून जी माल तो रे वानटल तर कर ना
समदेस येत आता तशीस आता हामची घरची खाई तिथला
शिकावा बैया बाईको पोरवी मला त वर शिकावा करावा
आता बायका पोरी काय पोर काय कोण काय सगरस करतात आता आताच्या कालामध्ये काय हाय. पोरीने हाय नाहीये ना आता पोरस करत आता
पोरी ना तशी होत ता तू काय करणायच तशीच
काय काहल काय नाही करत सगळी नोकरी करून हे हे करतात आता दोघी-दोघीच दोघी
पोरी ना अच्छाचा राहते की पोरा उग मु संगे घेऊन काय-काय चांगलंच हे करत आता
आता सगळी तसी करतात काता कोण केरत तसी करात.
तेच आता अधीच्याने नाहीत त आता रावाच पूर आती
सि पऱ्याग सगळे तसी राह सगळे तशी राहती हे हामची हे हामची बाई न हात अजिबात तितल शिकुन सुबा घरच्या काम करत राहते त्याच घरचे पुरा
अव सून मला तवा सासूरच्या घरी करणास बाई ई
करणच परे आता पूरा करतात का आता आता पूरा आ तिथला शिकून आता घरी काम करायला होय का आता.
अम् बाहेरचा काम करणास तु बाहेरच्या काम करू येेऊ न घरी काम. करना.
आता दोघी राहल्या करून घराच सगरी आता एग मामा सगरी मिरून राहाला कशी होती आता त्याच्या काम नाही होयत.
आधीच्या अ मंदिर पहा कसे राहणं मारी समधी तमी मिरून मिसरून राहणं आत्ताने वेगरे वेगैरे होतात.
वग्री होत आज पण सगळी करण वरात. आता सगरी एकलीच कराव मला कसी जम. त्या ता.
ते सुगा मनाच्या तू बरा बरस ये बाई. जेवला की मारी.
हो जेवलु.
आ हा, एने काय मारी.
सांगा ओ तोमीच आता
सर माझे सोने येक ना मी ठेवता.
हम्म सारे ठीक आहे
ते काय.